हॅलो हा येतोय आवाज? हॅलो हा येतोय मला तुम हा मला येते तुम्हाला येतोय काय?
हो येतो येतो मग बाकी कस ठीक आहे आहे का बरी
हा
होव मस्त जेवण वगैरे केलात?
तुम्हाला हा झालं तुमचं
हो हो झालं
तुम्हाला अस स्कूलमध्ये होतात ते तुवा कोणता आवडीचा विषय होता? तुमचा म्हणजे सर्वात जास्त आवडीचा विषय कोणता होता?
व सर्वात जास्त म्हणजे असं विषय मराठीचा होता पण नाद नंतर खेळाचा होता जास्त करून. अभ्यासात लक्ष द्यायचं नाहीे मी हा कब्बडी माझं फेवरेट होत ना होय. अभ्यास नुसतं खेळाच खेळाला कधी सोडत्यात अ खेळायला कधी सोडत्यात कधी खेळते सतत अस सारखं बाहेर लक्ष असाय त माझा
हा काय मगं तुमचे आवडते सर कोण होते कबड्डीचे
आमचे व्हय बिराजदार सर म्हणून होते. खेळाचे शिक्षक.
हा ते छान शिकवायचे का तुम्हाला कबड्डी
चांगलं शिकवायचे ते मस्त आणि ते सतत म्हणजे कस मला म्हण ते मार्गदर्शन करायचे मेन म्हणजे मीच होते ना कॅप्टन त्या टीम ची
अच्छा हां
हो ह आणि मला हे कबड्डी एक जे सर्वात जास् त खेळ आवडायचा आणि त्यानंतर न रनिंग एक जास्त करून ते वैयक्तिक झालं हे टीम द्वारे झालं ना म्हणजे कबड्डी टीमद्वारे झाला अनं ते वैयक्तिक झाल.
हा काय
होय. आणि मी पण असं लहानपनी लहानपणी स्कूल लाईफ मध्ये खूप अ म्हणजे सगळ्यात असं सहभाग घेत लेले मी
योगासन म्हणा वैयक्तिक रनिंग डान्स काय तेवढा नाय मला नाय आवडत ते डान्सचं ते कस तुम्हाला आवडतो का? डान्स करता?
हो खूप आवडतो हूं
होय तरी मी म्हणलेच तुम्ही डान्सर आहे असं डीपी वरण म्हणले मी हा
मला अस आवडतो डान्स.
होय.
हम्म असं टी व्ही ला पण सॉग लावायचे घरात नाचायचं. मज्जा येते मला आवडत. हा
हा हा
हम्म, मग कुठे फिरायला वगैरे जाता की नाय.
आता सध्या कुठं कसं पावसामुळ कुठ गेलो ना आम्ही मग
नंतर येऊन कं अ आणीस स्कूलच्या लाईफ मध्ये गेलतो पण पुढं पुढं म्हणजे अ कॉलेज लाईफ मध्ये कुट कुठ गेलो नाय असंच.
अच्छा
आ तुम्ही
तसं मी पण नाही गेले नाही गेले मला पण जायचं असायचं पण अ ते म्हणजे आमचं जरा कंडिश शन बेकार असाची ना त्या कालात त्याच्यामले फीज भरता नाय आली त्याच्यामुले मी नाय गेले, माझ्या मैत्रिणी जायच्या सोबतच्या मैत्रिणी जायच्या फिरायला. होळीत ट्रिप निघाली का पण मला नाय जाता आलं कधी एकदा फक्त गेले होत ते पण ते जवलपास होती ट्रिप म्हणजे जवलपासच गेलेलो आमच्या इथेच पण खूप मजा केलेली आम्ही.
होय. आम्ही पण गेलतो मैसूर की ला दहावीला असताना. हो.
हा काय
हा आणि वन डे ट्रिप ला आपण गेलतो इथ विजापूर गोलगुमटला आलमटी डॅम ऐकलंचल ना ना
पणंत डॅम
आलमटी डॅम इकड उत्तर कर्नाटक
नाही नाही ते कर्नाटक आमच्या तिकड आमच्याशीून खूपच लांब आहे मी रायगड मध्ये मी रायगड मध्ये आहे ना
ह ते
हा हा ते खूपच लांब झालं हा कर टका खूप खूपच लांब आहे आमच्या घर
हो
ह
काय नाही बघ तुम्हीच काय नाही बघा सगळं
तुम्हाला कधी सरलोक तुम्हाला कधी सर लोक अशी ओरले नाही का तुम्ही अभ्यास नाही केला
ते ओरडत होते पण मी पण सरांना म्हणायचे की तुम्ही म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या शा स्कूलचं नाव यावं म्हणून पूर्ण शाळेचं नाव यावं म्हणून तुम्ही म्हणजे तिकडे खेळाडूंना खेळ तिकडे घेऊन जायच तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी मग अभ्यास तर मागं राहणारच ना म्हणून मी म्हणायचे ते. पण सर काय असं ओडत नव्हत तेवढं
हा तस आम्ही ना अभ्यास नाही आमच कसं गृहपट वगैरे कंप्लीट नाही झालं किंवा कोण म्हणजे असं प्रश्नांची उत्तरे असतात ते नाही का दि लिली तर एवढा मार भेटायचा ना आम्हाला बाप रे मराठी शाळेमध्ये हा खूपच आमचे केस वगैरे ओढून असं
हा
मारायच्या आम्हाला छडी वगैरे द्यायच्या हातावर बापर येते दिवसच देखार हा
मी कस आमचं कसं पाचवी ते दहावी सॉरी पाचवी ते सातवी पर्यंत आम्ही पण मार खाल्लो अ किंवा कुठले सर मारत नव्हते पुढे आठवीच्या दहावी तीन वर्ष तिकडे काय झालं ना प्रॅक्टिस मध्ये ते गेलं ना जास्त अभ्यास आपलच असायचं पण मला वाटायचं की आता आटीला गेले आटीच एक्झाम कस असत तेी बापरे म्हणणार तर एक्झाम जवळ आल्या हो
हा
परत ते भीत वीत मग एक्झाम वगैरे सगळं काही लिहिणार मग मार्क वगैरे सगळं चांगलंच भेट नर्मला तसं चालतं आठवी कम्पीट झालं नववीला जायची आता नववी पण फेल होते की काय असं वाटायच माझं ध्यान तर सगळं खेळामध्येच असायचं आणि नंत तर ना वाटणार हा
आवडायचे प्रकार
हो खेळायचं जास्त आवड आहे
ह तस आमचं मी कस हा वाटतय
हा
माझं पण पहिली ते मी सातवी पर्यंत मार खाल्ला नंतर मग ते बारावी नाही तेव्हा कसं मी बाहेरच्या स्कूलमध्ये गेले ना मग तिकडे कस एवढं आम्हाला हा तिकडे अस मारलं नाही ओरडाय.. चे फक्त सर लोकं
हो आणि जे काय असेल ते मार पहिली ते सातवी पर्यंत मार खायचं थोडं मारत
हा ते मार हा पुढे नाहीच मारत ते हा ते कस ती मराठी शाळा असते ना आपली
हो हो मी पण मराठी माध्यमच नाही मी पण मराठी माध्यमच शिकले तरी म्हणजे कसं प्राथमिक मध्ये वेगळं हायस्कूलमध्ये वेगळं वेगळं असतंय आता प्राथमिक मध्ये कसं पहिली ते सातवी पर्यंत अस प्राथमिकच असतया
हम्म
आणि हायस्कूल मध्ये कसं पाचवी ते दहावी पर्यंतच हायस्कूल असतय आणि पुढचं ते
कॉलेज पण असतं आता आम्ही हायस्कूल ला जायची तर तिथे कॉलेज होतं बारावी पर्यंत आठवी ते बारावी म्हणजे लहान मुलांपासून पहिली ते बारावी असं
हा
म्हणजे मोठं स्कूल होता तो तसं मी पहिली ते सातवी माझ्या गावात शिकली नंतर मग आठवी ते बारावी बाहेर शिकले ते पण चालत जायची एवढं लांब एक दीड किलो काहीतरी मीटर असेल माझ्या घरापासून रोज चालत जायची चालत यायची
हो आमचं पण दोन किलोमीटर आणि इथं कसं गावांत पहिली चौथी प्राथमिक आणि पाचवी ते दहावी हायस्कूल होत पुढचं काय काॅलेज लाईफ होतं ना ते सोलापूरला जायचो आम्ही दररोज ये जा करायची तीस किलोमीटर
हो हा काय म्हणजे मज्जा येते ना असं चालत जाणं चालत येणं फ्रेंड्स फ्रेंड्स सोबत असला की मग अस गप्पा गोष्टी करत करत गेले की समजत पण नाही कधी आपण पोहोचलो
फॅमिली मोठी आहे ना मग आम्हीच सगळे पाच बहिणी मग कोण दादा लोकं अधेमध्ये अस एका मागे एक जरा मी होतो शाळेला म्हणजे स्कूलला असताना दहावीला एक जण नवी नववीला एक जण आठवी ला एक जण विला सहाविला असं एक एक जण एका पाट म्हणजे लागोपाट एक एका लागोपट एक असं होतो आमचंच एक म्हणजे असं टोळी तयार झाल्या सारखं व्हायच आम्हाला म्हणजे असं जास्त करून ना घरापासून मग ते म्हणजे स्कूल पर्यंत म्हणजे दादा लोक दिदी लोक हेच असायचे मी शेवटून सगळ्यात लहान आहे मग शाळेत स्कूलमध्ये गेल्यावर सगळं फ्रेंडशिप होणार तिथं
हा तसं माझ्या फ्रेंड कशा गावातल्याच ना त्यामुळं आम्ही सोबत जायचो गावातलं सगळ्या
काय ओ
हॅलो हॅलो
हॅलो हा बोला
आवाज येतोय ना
हो येतो ना बोला.
हा बोला ह.
लहानपणीच सगळं वेगळंच असतय बघा काय पण म्हणा. हो लहानपणी जे काय मज्जा मस्ती. करतो ना आपण आता ते ये म्हणलं ये म्हणलं तरी पण येत नाही. आम्ही हा लहान असलेल अजून पुढं वेळ. लहानांच जर मोठं व्हायचं म्हणलं तर ते दिवस तर येतील मोठे झालेल्यांना लहान व्हाय. नको म्हटलं तर ते दिवस येणार नाहीत आता
नाहीच होणार तर काय
हो.
आम्ही तर मधल्या सुट्टीत म्हणजे मी मराठी शाळेमध्ये होती तेव्हा मधल्या सुट्टीमध्ये आमच्या शाळेच्या बाजूला पोहायची शट्यी होती तर आम्ही काय करायचो. सगळ्या मैत्रिणी जायचो आणि तिथे पोहे घेऊन यायचो आणि खायेत बसायचो. म्हणजे ते मज्जाच वेगळी होती तर कधी कधी म्हणजे तेव्हा कसं शर्ट आणि स्कर्ट असायचं आम्हाला म्हणजे पेटिकोट म्हणजे अस जर ढोप्यापर्यंत हा मग त्याला खिस्सा अस असायचा ना मग घरून कधी शेंगदा दाणे वटाणे किंवा सा साखर खोबर असं घेऊन जायची खिशात आणि खायची हा ती मज्जाच वेगली होती. त
हो.
मज्जाच वेगळी होती ती. हा खूप तलायच म्हज. माझं.
हा.
हॅलो.
हा हॅलो तुमचाच ना.
रुटीन.
काय म्हणताय?
हॅलो.
हा हॅलो ऐकू येतोय का?